हॅलो, हा बोला.
आज आवाज खूप छोटा येतं आहे.
कस काय ग?
आव आवाज आवाज तुमचा खूप छोटा येत आहे.
आता
हम्म.
आता येतोय क्लीयर?
हो हो येत आहे.
बोला, काय चाललंय?
बोला. काय नाही आज कामावरती.
असं आहे का?
हम्म.
ते माझ का आता मला दोन ऑर्डर आली. दाल तडका, अंडा करी.
अच्छा. हो आज सोमवार आहे ना. हम्म. मला वाटते नॉनव्हेजला जरी मसाले तयार करायचे असेल तर ते टू ईन वन होऊन जात असणार. म्हणजे व्हेजसाठी पण आणि नॉन व्हेजसाठी पण. बरोबर ना?
व्हेजसाठी व्हेजसाठी जे आहे ना ग्रेवितली जर भाजी असली तर, मग त्याला काही एवढं डिवाईट करायच काम पडत नाही. कारण माझी ग्रेव्ही जी आहे ना, ते ऑलरेडी वेगळीच राहती.
अच्छा.
काही डाळ वगैरे काही लागली तर मग तिथं वेगळ मसाला तयार करावं लागत, ताजं ताजं.
अच्छा अच्छा. तेच म्हणलं काल परत काही नाहीच. तुमचा मॅसेज नाही, काही नाही. परत कॉल पण नाही.
माझं अकाउंट जे आहे ना ते रिफ्रेशमध्ये पडलं होतं.
ओके.
हा त्याच्यामुळे मला काही काय काय लागेन?
अच्छा. मग काय आज?
तुमचं काय चालू आहे, ‌झालं जेवण वगैरे?
हो नाश्ता केलाय मी.
हाव का?
हा. आज काय शाळेची ड्युटी असते ना मला. मी पण आहार बनवते ना.
हाव का?
हम्म.
कोणासाठी?
हो पहिली ते चौथी.
चौथी.
चांगलं आहे, चांगलं आहे.
हम्म. त्या मुलांसाठी आहार बनवते ना मी.
हा हा.
हम्म. त्यामुळे मग माझी, डेली अकरा ते तीनची ड्युटी असते.
हो का?
हम्म. नंतरनी मग बाकी.
जेवण हे का?
अ हो इथे थोडंस मी म्हणजे आता जे बनवतो आपण ते थोडसं खायला लागतं ना, नियम आहेत ना काही.
हा हा.
शासकीय आहे ना?
शासकीय आहे का? गांदाडकांडा करी.
त्यामुळे नियम आहेत, पेमेंट नाहीय फार मला इथे. पण ठीक आहे
पण तरी बी गवर्नमेंट जॉब आहेना.
हो आहे, पण अजून त्यांनी नाही ना ऑथॉरिटी दिली त्याची पूर्ण. आता मला दहा वर्ष, मला तसं हे चौदा व रनिंग आता माझ्या. तेरा वर्ष
चौ मग पेमेंट चालू नाही झालं अजून?
पेमेंट आहे मला, पण आधी खूप कमी होता आता आता पाच हजारच आहे. पण काय दिवसातले चार तासच असते ना मी, त्या अकरा ते तीन वाजेपर्यंत.
हा हा.
त्यामुळे.
बरोबर.
हम्म गावात आहे त्यामुळे करते हे, बाहेर नको म्हणतात ना.
जवळच्या जवळ असलं चांगलं वाटतं करायला ही.
बस किती पाच, पाच मिनिटं लागतात. जायला.
हो का?
गावातच असल्यामुळे
अच्छा.
जॉब पण केला होता मी करोनाच्या काळामध्ये. म्हणजे गारमेंट मध्ये पण केला होता, पण
कोरोनाच्या काळामध्ये तर. कोरोनाच्या काळामध्ये मला क्वारंटाईन करेल होतं, गव्हरर्मेंटनं.
तेव्हा केलं होतं त्याच्यानंतर परत होते की. हा जॉब माझं इथे नव्हता ना, हे बंद केलं होतं ना शा शाळे शाळेचं.
माझी गोष्ट म्हणु राहिलो मी, को ज्या वेळेस कोरोना पिरेड चालू होता ना.
अच्छा.
त्यावेळेस मला क्वारंटाईन करल होत, गवरमेंटन.
हो का?
हा हा हा.
अरेे देवा.
तर ते झालत अस की माझा एक मित्र होता.
हा.
माझ्यापेक्षा म्हणजे वयाने जास्त बी होता तो, असं काही नाही माझ्यापेक्षा मोठा होता.
पण मग आमचं जस, आमचं बसणं उठणं सोबत होतं.
हा
विशेष म्हणजे, त्याचं गावाचं अंतर अन माझ्या गावाचंं अंतर जवळपास पाच किलोमीटरच होत तर म्हणजे आमचं कोरोनाच्या काळामध्ये आमचं भेटणं बोलणं झालंच नई.
बरोबर.
फक्त काय जे बोलणं ‌आहे ते फोनावरच‌.
हम हम.
मग ते एक दिवस असंच, ‌तिच्या‌ घरच्यांनी फोन लावला मला. ते म्हने भाऊ, असं असं झालं म्हने तूमचे भाऊ ऍडमिट करले लई कोरोना. कोरोनाचं काई सांगितलं म्हणताय ना ‌‌त मग तर ‌ माझा जीव कुठं मानायला लागला.
हम्म हम्म.
ते तीन दिवसाच टेट तीन दिवसाच स्टेटमेंट घेऊन घरी आले ते.
बर.
तीन दिवसाचं ट्रीटमेंट घेऊन घरी आले ‌ना त्याच्यानंतर मला माहीत झालं की घरी आले ‌मग मी त्याला ‌पायाला गेलो.
हा हा हा.
आता मला माझ्या लक्षात पाहिजेत ना, की समजा माणूस‌ दवाखान्यातून जाऊन ये ल असल्यावर थोडं फार व्हय ना‌लाग बिलग रातीच.
हो हो हरतातच.
हा. आलं की ते माझ्या मित्रा सोबत लगी त्याच्या घरच्या सोबत‌ मया लगी बसून उठून ‌ चाहा घेतली‌. घरी गेल्याच्या‌ नंतर चहा ‌घेत‌ला म्हणजे माझ्या मनातच नई की मला कोरोना होईन का काय अन् नव्हतंच. म्हणजे मला कोरोना नव्हताचं.
बरोबर
पण तरी म्या समजा त्याच्या घरी गेलो मस्तपैकी चहा वगैरे झाला आमचा. बसण बोलण झालं. आन मी चालल्यालो तीडुन म्हणला आता इडुन पुढं काळजी घ्या. त्याला सा-समजावून आलो ‌म्हंनल आता इथून पुढं जास्त फिरू नको ‌काई‌ नको.
बरोबर बरोबर.
हो म्हण दादा. आता मी त्याच्याहून लहान असताना तो मला दादा म्हणालाय काउ न‌ की. तो माझ्या शब्दाचा मान राखायचाय.
हो ना.
हा. त त्याच्या दुसऱ्या दिवस ‌समजा मी ज्या दिवशी गेलो तीडून जाऊन आलो त्याच्या घरून. दुसऱ्या दिवशी‌ आमचं फोनावर‌ बोलणं झालं, तिसऱ्या दिवशी लगी ‌ तिची डेट झाली.
कोणाची?
माझ्या मितराचीच त्याच.
अरे. बापरे. म्हणजे ते कवर झालं नव्हतं याचा अर्थ.
त्याला कोरोना होईल होता त्याची तिसऱ्या दिवशी डेट झाली मी भेटून आल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी. मंग असच लोकायला संशय आला. ती की मी जाईल होतो मी जाईल होतो. भेटाला मी चहा वगैरे घेऊन येईल होत त्याच्या घरून
बरोबर.
त लोकायला संशय जास्त घेतला ‌ माझ्यावर, की‌ नई‌ याला बी आसनच याला बी आसनच. अन ते काय एकदा खबर फैली म्हणजे लोकायला लगी टा
त्या टायमाला त्यो दुसरा उद्योगचं काय होता, हेच की चालू होत. हयाला काय झालं लागण झाली ए का?
हा.
ते मनावर घेतलं लोकं आहे ना आणि लगेच डॉक्टर लोकाला सांगितलं आता ते समजा क्वारंटाईन करणारे लोक होते पतक.
बरोबर
त्या पथकला माहिती झालं आणि ते पथक डायरेक्ट माझ्या घरी आलं. ते पथक जे हाय ते माझ्या घरी आलं डायरेक्ट. ते म्हणे तुम्ही अशा अशा व्यक्ती. तुम्ही अशा अशा व्यक्तीला भेटायला गेलते संशयकारक तुम्हाला धरले जाईल. म्हणजे तुम्हाला बंधनकारक ठेवल जाईल बा कोरंटाईन ठेवलं जाईल का म्हणलं, ठीक हाय काय अडचण नाय चला मला कुठे घेऊन घेऊन जाताय तुम्ही. एक मेडिकल कॉलेज आहे. आमच्या संभाजीनगरला लागूनच चौकाला चौका गाव आहे ना. तिथं एक मेडिकल कॉलेज आहे. त्या कॉलेजला जे समजा पेशंट होते.
हा बरोबर.
संशय कारक ठेवलेले तिथं नेऊन सोडलं मला त्यानं.
अच्छा ते आमच्या मोठ्या सिस्टरला पण तसच केलं होतं.
हा तर मंगळ जवळपास तीन महिने मी तिथे काढले.
हो बरोब
तीन तीन महिने खाणं राहणं सगळं तिथंच.
आमच्या सिस्टरला पण तसच केलं होत म्हण, ती मुंबईला असते ना.
हा.
तर तिची तब्येत खूप नाजूक.
तीन महिने खाणं राहणं सगळं तिथेच होतं माझं तर काय?
हम्म.
प्लस गव्हर्मेंटन पेमेंट पण. दिलं मला सात हजार रुपये महिन्यान.
होय का?
हा. पेमेंट भी दिल तर म्हणलं चांगली गोष्ट झाली गड्या, राहणं बी फ्री खान बी फ्री.
कशाला बसत काय ते पैसे जीव राहिला नाही तर ते पैसे काय करायचे आहेत?
पण तरी बी चालला आपल्या
खूप आमचे पण बरेचसे नातेवाईकं गेले आणि आमच्या तर काही नंदा बी डॉक्टर आहेत ना. ते पण त्यांना तर करोनात आयसीयूमध्येच ठेवलं होत.
हावू का
हा. एवढं आय सी यू मधून पण ते बचावले एक तर डॉक्टर त्यामुळे पथ्य पाणी व्यवस्थितच करत होते ना ते. परत नाही काय. मग परत काय ते डेंग्यू वगैरेच त्यांना झाला. तेव्हापासून थोडेसे असतात आजारी पण, काही नाही प्रॉब्लेम नाही काही असा. आणि आमची तर काय आम्ही आमच्या इथे तर काय सॅनिटायझर बदल्या दोन जायला दोन आणि ते अँगल आहेत ना पोअरचे पुढे. मग तिथे आपलं सॅनिटायझरच्या बॉटल बांधूनच ठेवल्या होत्या. आमचे साहेब खूप भित्रे.
हां हां.
म्हणजे, अक्षरशा त्यांनी ड्रिंकच सुरू केली होती. घाबरून की अल्कोहोल मुळे होत नाही असं काहीतरी होता ना समज. साहेबांनी आमच्या.
अरे अरे
हा काय काय. नाही पण काय, तर तेव्हा बरेच जन पण एक आहे, करोनामुळे एवढं कळालं की त्या जेव्हां प्रसंग असतो की नाही, त्या टायमाला कोण कोणाच नसतं. अगदी आपल्या बॉडीला पण किंमत नव्हती.
मी माझा स्वतःचा विचार केला नव्हता केला पण मी माझ्या मित्राला भेटायला गेलतो मग विचार करायसारखी गोष्ट आहे
म्हणजे काय, ते धाडस लय मोठं केलं तुम्ही
हा म्हणलं जे होईन ते होईल. मला माहिती होतं मी क्वारंटईन होनार आहे, काऊण की मी त्याला भेटायला जाऊन राहिलो तो संशय घेणारच हे, पण माझं जीवनावर काहून की त्याला माझ ती जरूर त्या माझ्या मित्राला माझी जरुरत होती ना तो म्हणे दादा कसबी कर पण माया घरी ये म्हणे, लय दिवस झाले म्हणे आपल्याला भेटायला
पण, बघा ना तुम्ही भेटून आला तर नंतर ना त्यांचे प्राण गेले ना.
तर त्याचा नंबर आजून बी माझ्याकडे सेव्ह आहे आणि त्याचे घरचे आजून बी नंबर समजा युज करता त्याच्याच नावाचा.
कोरोनामधी.